आवाज येतोय.
हो येतोय बोला ना
अगं तू त्या दिवशी लहानपणाची गोष्ट सांगत होती. ना तुझ्या शाळच्या... नाही का शाळेविषयी.. तर ते एनसीसीच नाही का म्हणजे ते ऐकायचं होतं मला मग तेच विचारण्यासाठीे... कॉल केला होता तुला
हो मॅडम माझं ना कॉलेज आमच्या म्हणजे मी खेडेगावात राहणारी आणि कॉलेज... माझं तालुक्यामध्ये होत. कमसे कम तालुक्यात जाण्यास..... साठी मला बसचाच बस बसचाच वापर होत... कारण की दुसऱ्या गाड्या जात नव्हत्या तिथे आणि बसनी जायचं म्हटल्यानंतर... तालुक्यापर्यंत जायचं म्हटल्यानंतर वीस किलोमीटरनी बसनी जायचं आणि तिथून पुढं... चालत जायचं सहा किलोमीटर कॉलेजपर्यंत...
असा माझा प्रवास होता. पण... जेव्हा मी कॉलेजला गेले तेव्हा ना एन सी सी म्हणजे बटालियन चालू होत.... मुलींची माझ खूप इच्छा होती... ज कराय म्हणून मी सरांना विचारायला गे तर सर म्हटले... गावाकडनं समजा तू... पहिलीच मुलगी ए का तिला इच्छा झाली. का एनसीसी जॉईन करण्यासाठी... तर सर म्हटले ठीक आहे.... म्हटलं सर माझ्यासोबत कोणी नाहीे मी एकटी नाही. येऊ शकत नाही का माझ्यासोबत.... अजून एक मैत्रीण होती पण तिची हाईट कमी असल्यामुळे तिला सर घेत नव्हते.... पण सर म्हणले ठीक आहे तुझ्यासाठी मी तिला जॉईन करतो..... म्हणजे असं आम्ही गावातून दोन मुली एनसीसी... सगळीच जात होतो माझी ना पोलीस बनायची खूप इच्छा..... अच्छा ते मला पोलीस म्हणजे अ... वर्दी वगैरे हे खूप आवडायचं पहिल्यापासून लहानपणापासूनच...
मग तुझी हा अधुरी राहिली वाटतं?
हो ते काय झालं....
असत म्हणजे स्वप्न ते स्वप्नच असतं स्वप्न बघु नये माणसानी.... माझं स्वप्नच स्वप्नच राहिलं....
तुझ्यासारखीच माझी पण कहाणी म्हणजे शाळेच्या काय म्हणतात. ना... मी लहानपणापासूनच खूप म्हणजे कष्टात काढलेले आहेत... खूप म्हणजे माझे वडील मी खूप लहान असतानीच वारले होते. म्हणजे... एक्सपायर झाले होते. तर त्यावेळेस.... म्हणजे मी पहिली पासून तर दहावी पर्यंत असेच काढले कष्टातच काढले.... मी सातवीला असतापासून मी वर्कशॉप मध्ये काम केलंय म्हणजे... आई माझी नोकरी करत होती पण कस... चार मुला चार मुलं मला दोन बहिणी आणि दोन भाऊ मग सगळ्यांच... म्हणजे शिक्षण आणि नाही का म्हणजे... घरात खाणं पिणं बघायचं म्हटल्यावर... जबाबदारी आईवर आली त्याच्यामुळं पहिल्यापासून... भावंडांचं शिक्षण बघून माझं स्वतःच शिक्षण पण मी कष्ट करूनच... म्हणजे त्यांची जबाबदारी पण आई सकाळी सातला जायची संध्याकाळी सात... साडेसात वाजायच्या आईला यायला आई म्हणजे जवळ जवळ पाच सहा किलोमीटर... अ काम असायचं तिचं मग ती.... त्याला जायचं म्हटलं सकाळी लवकर जावं लागायच आठची ड्युटी म्हटलं तिला... साडेसहा पावणे सातलाच घराच्या बाहेर पाडां लागायचं लहान लहान भावड... त्याच्यामुळे म त्यांची जबाबदारी सगळी माझ्यावर... त्यांची शाळा बघा माझी... शाळा बघा घरातली काम परत मग सगळं म्हणजे... लहानपणापासून आम्ही कष्टच पाहिलेले आहेत मी जवळ जवळ दहा ते बारा किलोमीटर चालत जायची बहिणीच्या हाताला धरून ते ओढत ओढत कसं नेहतात म्हणतात. ना तस तिला
हा हा तसच माझ पण आहे. मॅडम मला पण बचचा पास काढायचा म्हटलं ना पहिले मला चार दिवस शेतात काम कराव लागायचे. मग ते बसचे पैसे जमा झाल्यानंतरच मला बस पास मिळायचा म्हणजे आई
आत्ता मुलांना तस पाहिजे खरं तर
हो आणि वडील माझे समजाणे का अ पिण्या म्हणजे ड्रिंक करायचे जास्त त्याच्यामुळे वडील काही लक्ष देत नसायचे घरामध्ये जे काय असेल ते आईच आणि दोन भाऊ दोन बहिणी आम्ही सगळ्यात लहान मी होते भाऊ बाहेरगा बाहे बाहेरगावी कामाला गेलता आणि एक भाऊ होतात त्याचं पण शिक्षण चालू होतं म्हणजे सगळं काही असायचं ते आईकडेच
लहानपणी हो नहा ना आईलाच खूप
नोटबुक पण घ्यायचे म्हटले ना पहिले दोन तीन दिवस शेतात काम करायची रोजानी तेव्हा पंचवीस रुपये रोज असायचा पंचवीस रुपये रोजनी कामाला जायचं आणि मग नोटबुक घ्यायचे पण त्यावेेळेस नोटबुक पण एवढ्या महाग नसायच्या लेतले पाच पाच रुपयाला दहा रुपयाला असं नोटबुक
पण त्यावेेळेस काही वाटत पण नव्हतं काहीच वाटत नव्हतं आता कष्ट करून तेवढं भेटत नाही
हो आणि पेन पण घ्यायचं म्हंटलं ना तर चार रुपयाचा पेन घेतला आणि एक रुपयाची रिफील म्हणजे असं एक पेन चार रुपयाचं घ्यायचं पण त्या त्यानंतरी ती रिफील संपल्यानंतर एक रुपयाचीच रिफीलल टाकायची त्याच्यात
हो किती बचत होती त्यावेेळेस आता नाही आ ता दहा रुपयाच पिंट रुफिल भेटती का आता नाही भेटत आज रि फील भेटतच नाही आता हो आता दहा रुपयाचा न तोला क फून द म्हण कि
नोटबुक पण मुलं इतके व्यर्थ वया घालवतात ना नोटबुक म्हणजे स्कूलवाल कूलकडून जे नोटबुक भेटते ना आता जे राहिलेले नोटबुक असते त्याच्यात परत रिपीट लिहायला सांगत नाही नवीन नोटबुक करायची
हो ते नाही बाई त्यावेेळेस म्हणजे काय माहितीय का मला एक गोष्ट सहावेशी वाटते तुला कि जे. गेल्या वर्षाची पुस्तकं म्हणजे मी सातवीला असल. त्या वेळेचे व्हया जे असायच्या ना वही जे.
हा
त्याची पानं अर्धी राहिलेली आम्ही फाडून काढायचो. काढायचो. आणि त्याची नवीन बुक हा शिवून काढायच आणि ती वापरायच. म्हणजे त्या वेळेस असं होतं आता नाही आता रद्दीमध्ये बघ.
हा रद्दीतच जात्यात आताच्यात कारण की
रद्दी जातात. म्हणजे कोऱ्या पेजेसला मुलांना व्हॅल्यू
व्हॅल्यू नाही अजिबात नाही
मी तर नाही बाबा मी माझ्या मुलांना व्हाया रप म्हणून वापरायला. का होय ना पण वापर करा मी असं सांगते त्यांना.
माझ्या मुलीच्या ज्या नोटबुक आहे ना शाळेच्या. त्या नोटबुक मी सगळं ट्युशन साठी यूज करते. तिला मी टाकून देत नाही. नोटबुक ट्युशन साठी किंवा तिला काही लिहायचं असलं. ना त ती नोटबुक युज करते ती. आणि माझा मुलगा पण तसाच आहे. ज्या आता अकरावी साठी जन ते नोटबुक घेतले होते. ना फुलफेजेच्या त्यातले त्यांचे अर्ध सं आपला आ तो कंटिन्यू पुढं बारावी साठी ती नोटबुक वापरतोय आता सध्या
हो बरोबर आहे बरोबर नाही आपण शिकवल तस मुलं शिक ग आणि म्हणजे ते कस माहिती का मी आता माझी नाते आहे माझ्याकडे शिक शिक्षणासाठी आता ती बारावीला आहे तिच्या अकरावीचे पेजेस राहिलेले आहेत ना नोटबुक मधून मी ते बचत गट वापरते म्हणजे एवढा आपण त्यांना शिकवलत की ते तिला पण मी सांगते असं राहिलेलं ना. अ. वेस्ट घालवू नको.
आणि मला पण आवडत नाही. मावशी खरंच मला पण नाही आवडत असं एवढं फेकून द्यायचं म्हटलं ना तो नको वाटत असं वाटत आपल्याला त्यावेेळेस भेटलं नाही आन आता. आता मुलांना भेटत्यात तर मुलांना त्याची किंमत नाही.
किंमत नाही नाही आपण जस.
का आणत्यात हेच त्यांना माहिती नाही. ज्यावेळेस आपण स्वतः काम करून घेत होतो ना मग तीत त्याची आपल्याला किंमत कळत होती नाही आपण दिवसभर भर उन्हात काम केलय याच्यासाठी आपण हे व्यर्थ व्हाया नको घालायला.
मुलांना हेच तर कळत
आताचे माहितच नाही ना आता तीन हजार चार हजार रुपये काही वाटत नाही त्यांना. कुठून आणत्या काय आणत्यात काहीच वाटत नाही. त्यावेळेस आपल्याला म्हजे. हम. आणि जे नोटबुक.
घेतात.
हो आपण जे नोटबुक आणि पुस्तक जे म्हणजे पुढच्या वर्गातल्या आज म्हणजे आपण सातवी ला आता आठवीच्या मुलींना आधी सांगून ठेवायचंय का तुमची नोटबुक आणि अ बुक्स आम्हाला म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये तुम्ही द्या म्हणून म्हणजे.
तर मी कधीच विकत नव्हते घेतले. मी अ कुणी वापरलेले पुस्तक
हो आमचं पण तसच माझ्या बहिणीचं अन माझं कसं होतं. आमच एक एक वर्षाचा फरक अंतर ना तर ती पहिलीला त मी बालवडीला. असं म्हणजे तिचे बुक्स नोटबुक्स सगळे माझ्यासाठी युज होत होती. होती. अकरावी पर्यंत आमचे दोघींच असं चालू होत.
हो माझ्या मुलांचं पण तसच होत. माझ्या मुलांमध्ये दोन दोन वर्षाचा अंतर होत ना ह्याच त्याला अन त्याच त्याला फक्त पोर्शन बदलला. तरच. म्हणजे नाही का त्याच्या मधला.
आणि त्यावेेळेस मावशी अ असं एवढे लवकर पोर्शन बदलत नव्हते. पाच पाच साह साह वर्ष आता लगेच लगेच पोषण बदलतात आपण जर ह्या वर्षी नवीन बुक्स घेतले ना पुढच्या वर्षी लगेच पोशन बदलतात आत्ताच माझ्या मुलीला मी चौथीचे नोट बुक्स होते ना तर मैत्रीन चे तनचा मुलगा आता सहावीला गेला तर माझी मुलगी पाचवीला म्हणून मी तिचे बुक्स आणायला गेल तर ति म्हटले नाइ पोषण बदलले म्हणजे एका वर्षात लगेच पोषण बदलतात तर मला नवीनच बुक्स घ्यावा लागले.
हा ना बाई इथ खूपच
ते नवीनच घ्याव लागलेत मला, ह्
किती छान होते ते दिवस खूप छान होते आणि आप आपण म्हणजे नाही का लहान असल तरी आपल्याला कष्टाची सवय होती ना. आजकालच्या मुलांना कष्टाची सवयच नाइये
त्यांना आपण सांगू तरी ते काय म्हणतात तरी आपण काय म्हणतो. नको बाई नंतर त्यांना कामच करायचंय. पण ती जाणीव पाहिजेल पाहिजेल मुलांना. कारण काही काही मुल ना कष्ट करून शाळा कॉलेज करतात ते तस मुलांना पाहिजेन सवय पाहिजेन जस क्लास घेण क्लास घेण हे घेण म्हणजे नाई का त्याच्यामधून काही रक्कम त्यांच्या शाळेसाठी ती वापर
वापरले जाते, हो
पाहिजेन तस हा पाहिजेन तस तस नाहीय ना आता, करतात काही काय मुल करत नायी अस नायी.
मी ट्युशन लावली होती ना मावशी त्यावेळेस त ट्युशन फी होती फक्त पंचवीस रुपये महिन्याला.
त्यावेेळेस अ ह म्हणजे कधी माहिते का? दोन हजार, एक दोन हजा दोन ह हच्या मदि माझी दहावी झालेली ये म्हणजे दहावीच्या वेळेस मी अ हा दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार एक मध्ये माझी दहावी झालेलीये त्यावेळेस मी ट्युशन लावायला गले मैत्रिणीचेच वडील होते शिक्षक म्हणून अ त्यांना माहित होती घरची परिस्थिती खूपच हे माझी म्हणून म्हणजे बाकीचे जे मुल होते त्यांच्या डनं समजा न का तीस तीस रुपये घेत होते पण माझ्याकडनं ते पंचवीस रुपये घेत होते महिन्याचे.
घरची परिस्थिती पाहून हो बरोबर ये
कारण कि ते म्हणायचे नाही तुझ्या मम्मी आई एकटी काम करते घरात एवढ्या लोकांच नाही का एकटी करते तर तुला शिक्षणा चावळ आणि मेन म्हणजे
मला वाटत नायी नाइ तुझ्या घरामध्ये मला वाटत माहेर आहे तुझ्या शिक्षण जास्त झा
हो माझ शिक्षण झालेल ये जास्त आणि म्हणजे आमच्या वाड्यामधी दहावीमध्येध सगळ्यात म्हणजे त्यावेेळेस साठच्या पुढे जे टक्के आणत्यात आणि ते गुणवंत विद्यार्थी मधे नइ का पकडले जात होते. त्यावेळेस मला अडुसष्ट टक्के सासष्ट पॉईंट मला दहावी मध्ये पडलेले होते. तर म्हणजे वाड्यातून मी पहिली आलेली होती हा तर ते सरांची मुलगी होती ना तिला चौसष्ट टक्के होते तर सर म्हटले बघा माझी मुली असून हिला चौस आणि मी कधीच ट्युशन न लावत फक्त दहावी ट्युशन लावली तिला अडुसष्ट टक्के पडलेलेत, लई कौतुक झालत माझ स सन्मान केलता त्या सरांनी सगळ्यांनी वाड्यातल्या लोकांनी परत गुणवंत विद्यार्थीमध्ये ते नाव पण आत माझं
तुझ्या मुलांना हे सांग खरच
ट्युशन होते ना आता आम्ही चौघ जण होतो वाड्यामध्ये तर त्या तिघ जण तिघांच्या घरांची परिस्थिती एकदम छान ते तिघांना पहिल्यापासून ट्यूशन पहिलीपासून आणि मी फक्त दहावीत ट्युशन लावली होती ते पण अर्धा मा आहे म्हणजे अर्धा
ट्युशन पण नव्हती काहीच नव्हती क्ला हा प्रकारच नव्हता आमच्या वेळेस कसलाच नव्हता
खरंच खूप भारी वाटलं होतं नाही का कुठ तरी आपलं असं वाटायचं क नाही ठीक आहे आपण करू शकतो काहीतरी
माझी शहाऐंशी साली झालीय दहावी
हा हा
त्यावेळेस काही म्हणजे असा प्रकार म्हणजे क्लासचा हा प्रकारच नव्हता हम्म त्यावेळेच नव्हते
अ मला सांगायला आवडेल अ गणिताचं म्हणजे मला गणित गणिताचे सर होते ते बाहेर म्हणजे राठोड सर होते अम्म हरच्या गावून आमच्या तिथ आलती मुलांना शिकवायला आणि त्यांची फी फक्त पंधरा रुपये होते फक्त एकच विषय शिकवायचे गणिताचा त त्यांच्या
त्यावेेळेस वेगळच होत्या नाग
हा?
त्या त्या वेळेस वेगळंच होतं ना म्हणजे
विषय शिकवायचे ते आणि गणिताचा आणि त्यात काय झालं आई नाही म्हटली मला नाही खूप आतमध्ये गावामध्ये होत ना आणि सर म्हटल्यानंतर बाहेर गाऊन आलेले जरा त संशय आ नाही कस भीती वाटली तर मी आठ दिवस गेले तर सरांना माझा स्वभव खूप आवडला मग नंतर मी जायनच नाही तरस